त्या पूर्वाला लावला होता, हा कशी आहेस पूर्वा
बरी आहे. पल्लवी तू कशी आहेस?
हो मस्तचे, छान आहे.
हो घरची सगळी बरी आहेत का?
हो
नाही, मगाशी हिने केलती आता तिने केल्या हं, अन्न नाही वस्त्र आहे.
निवारा कसा, निवारा कसं बांधायच चालूय तुमचा निवारा सासर कड ला निवारा
सासरकडला निवारा चालू आहे की बांधायचा अजून पाया बी झाला नाही म्हणजे ते ग काय म्हणत्यात की डबरं काढल्यात, डबरं काढल्यात पुरायचाय. खड्ड्यात काढल्यात त्यातच सळ्या लावल्यात आणि झेंड उभा केल्यावाणी
म अजून चालू नाही का काय?
आणि खाली सिमेंट घातले की.
हा महाजून घेप पूर वेळ अजून एक वर्ष लागते ब ते सहा एक, नऊ महिने लागतील दहा-नऊ दहा महिने की नाही
त्यांनी पाच महिन्यात करून देतो म्हणल्यात ग.
होय एवढ्या फास्ट
होय खरं होईत नाही सहा-सात महिने तर जातील नि ग.
ग मला माहिती आहे व्हयं घराच तसंच असतंय जरी खंडून दिलीत तरी.
होय आणि, प-पाऊस आला एक दिवस पुढं गेला पाऊस आला असं. तरं उत्तच जाते पावसाळ्यात
ते तर आहेच सोड.
हम्म, एवढं क्लासं जॉईन केलेला सपुनी म्हणून
काय ते?
क्लास लावल्यावर ग सपवल्यावर मग होऊन दे म्हणालोय.
होय होय बाई. सगळा अभ्यास कंप्लीट झाला म्हणजे पुढं अभ्यास करत राहिलं तर चालतंय ग.
होय.
हम्म.
हे काय ऑनलाईन आहे सोड त्यामुळं काय विषय नाही.
होय ऑनलाईन आहे म्हणून तेच ऑनलाईनच बरं पडते का सांग, तिथं जाण्यात आणि येण्यात चं वेळ सगळा जाईल आपला.
होय.
म्हणून अरं ते एमसीएचं काय सरांना मेसेज टाकलंय ना ग्रुप वर. हॅलो, हॅलो? अगं बोल ना पूर्वा तुझा आवाज येत नाहीये मला? हॅलो